हॅलो!
लागला ना वग.
हा म आता आणिदा आणि लागला तर लावच राहू दे.
हा आणि जर नंतर मी आता दुसरं कुणाला लावताना लागला नाही तर?
कोणाला लागला नाही तर?
आणिक
लागतोय.
आ ह बघतो.
हम्म
तुझे झाले क नाही?
माझं अजून फक्त चारच राहिलेत.
होय असा असं कसं आधीमध्ये चारच म्हणजे?
मम्मीला पप्पांच्या फोनवर केलो ग सहा
हां हां
मग ते नंतर लाग ना गं. दिदीच्या फोनवरच राहिलेत खर मला आता मी तिला कराय गेलो तर मला वरड त्या माझं राहिल आणि तू मला काय कराय लागेल अस.
आता ति जे कित ती एक तिजे अजून व्हायला पण नाहीत नव्हे
त
मग कर म्हणा की मी बोल तुझ्या आता तिच्या बरोबर झाले की झालेच की संपलंच की.
होय पप्पांच्या फोनवर तिजे राहिल्यात.
हा मग माझे पहिला कर म्हणाव म्हणजे एक तीच तर पूर्ण होऊदे.
हम्म
मग तुझे पूर्ण झालेत.
आपलं कसं आपलं कसं बोलायेत तिच्या बरोबर भांडणच होते माझं तरी जास्त.
मग भांडायचं भांडायच.
बोलतच नाही बई ती सरळ हुं हा हुं ह हा करत बसतया.
तसच करायचं आपण पण. होहा
बघ की लय राग येते मग.
हम्म, बोलायला पाहिजे फोन केल्यावर.
तेच कि.
ते आधीच क नाई सर चिडलेलं काय.
हम् हम्म, मला तरी आता कळून चुक कुले बघरी सराच रंग.
काय नाही विचित्रच आहे बाबा सर.
बाद, मला सगळ्यांच्या समोर म्हंटला वशीला लावलीस की म्हणून.
कुणाला तूण कुठं हा मॅडम मॅडम ना फोन किलीस
होय, मॅडमांना फोन करून सरांच्याकडे दिलो म्हणून म दिला की हा डे चेंज करून देतो म्हटला. म मी हसलो आणि दिलो आणि म्हणायं लागलेत की, बरो बर वशीला लावल्यास की म्हणून.
होय लावणार की म्हणायचं.
बघ की काय चेष्टा हाय काय सांग बई ना चार विषय अकाउंटचं इंग्लिशमध्ये ते आणि सोड न आणि एक घेऊ का सांग?
होय, त्यांना काय गं ह्यांना द्यायला काय हुतंय बसवून.
नाहीतरी काय उगच. मी सांगू आता तुला त्या वाळकीच्या पोरीनं सगळ्या बसल्या मला तरी हसूच या लागलयं बया आता.
ते आज यायला पण नव्हते की
नाही. हो त्या आंबरीला मेस, त्या आंबरीला मेसेज कराय पाहिजे.
कोण?
अमृता ग, अमृता ग ती भिवशीची.
हा.
काय सांगितलेली?
हा.
सांग म्हणून मला.
ऍडमिशन चालू झाल्यावर.
हम्म.
चालू झाल्या आम्ही करून आलो, तेवढंच सांगायचं हे सब्जेक्टच काय सांगत बसायचं नाही.
नाही बाई ते आणि कशाला सांगू.
हम्. हिने असं कसं केल्यात काय महिती, केलं तर सगळ्यासनीच तू ठेवतील क नाही.
ब क्की.
म आता ते हे फक्त आपल्या अकाउंटमध्ये, आपल्याला तेवढं आणि स्टडी मध्ये त्यांचा एक ग्रुप आहे बघ.
हा.
एढ मिळाले वाटतं मग
बा बू मेसेज केल्यावर बघितली. मी पण, मी म्हंटलो मी उद्या जाणार आहे म्हणून, मी पण म्हणत्या.
आधी त्यांना काय माहत नाही काय ग?
हम् माहित असं ना तर आता ग्रुपवर टाकले म्हणल्यावर माहित नसतंय.
तेच कि मग यायला का नाही त्या ग त्या.
पोरीसनी त्या सिरियस पणा चं नाहीये
ते एक ग्रुप आलता नव्हे.
का?
तो एक ग्रुप आलता नव्हं ग. थांबलेला तिथं-
येवून
ती नाही ना आणि कुठं मला काय फोन करते. काय काय माहिती?
हं!
मला म्हंटलेली बाई चालू झाल्यावर सांग म्हणून, -
खरखर
ठबक
कसाय
मम्मी काय बड बोलायला लावल गं आजीला एवढं!
पप्पाने दुसऱ्यांचाच कोणाच दळप उचलून आणलं. तांदूळ ला तांदू खलाय नव्हे. अस आमच जवळ ये. काही ना म बाई कुणाचच उचलुन आणलाच पप्पा! पाहहह्. नाही तब त ती घेलाे काय करून? बघा कोण दुसरे घेऊन गेला ते आमचं दळप.
टप. ते दळपवाली नावं लिहित नाही त ते आपल्य त्यांच्या पोत्यावर.
काय माहीत बाई सेमच पोती होती वाटत.
हं!
आतल्या साईडला गिरगावकर घटलेला आहे. बघा म्हणाल्यात. त्या पोत्याला कणी गिरगाव करून लिहले आहे. दळप तस मागच्या कुठल्या कोणात उचलून आणल. काय बाई!
हिंहंह. आता ते आणू तोपर्यंत आजी आणि मम्मी काय बसत नाहीता आ!
काय? काय ना आज ग बाई!
हिहीहि.
हं.
चुकून झाला असेल की गडबडीत!
हं तेच की चकूनच
हं!
अजून किती राहिल्यात ग तुझं?
काय? आता पंधरा झालेत तर
होय मग दिदीला सांगणार होतीस ना मग दिदीचं काय झालं?
सांगतो कि तिला एक करतो. आणि वैष्णवीला एक करतो.
बघ आजच कंप्लीट कर बाई.
हो त्यांनी मेसेज केला तर करायलाच पाहिजे आज कंप्लीट.
तेच कि मग काल झालं असतं का नाही सांग की केली असतीस तर
टुकटुक. अगं संध्याकाळी तेव्हा रात्री आलतीत बाळ पप्पा आमचे कपडे माअ. करायला शिवून पाहिजे होती. काल दोनला आलेत त्यानी घरी.
हं!
मग ते काम होतं मग कुठं कसं बोलू. माने म्हटलं तू पण झोपणार असशील.
होतो मी जागी मी तुला सांगितलेलो की मी होत. तो जागी फोन कर म्हणून
हम् तुला केल मेसेज आणि ते काम के केलो बाई. ते करून दिलो मग कुठे?
जयजून.
ह.
पाऊस गेला.
पाऊस गेला थांबलाय नव्ह.
हम् आमच्याकडे बि थांबला बी आता
काय पाऊस पडतोय
अगं ते क्लासच कस आता शध्या आहे हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा हॅलो
तुझा आवाज ल भांड्यांचा यालाय बाजूला ए की जरा लास्
काय झालंय
ह ते म्हणाला तू काय माहय आता कसं एक एकटीलाच प्रॅक्टिस करायला मिळणार अारते च वरा
होय
सुटीला तरी पण तासभर लागणारच कमीत कमी
हा
तसं करायला गेलीस तर मग उद्या काय मला वाटत नाही आम्हाला मिळेल करायला
खरं कणी बघायला पाहिजे ग ते तेच पण
हा बघायला तर पाहिजे सोड मग मी काय म्हणाल तो माहित आहे. आपण एक जण एक म्हणजे चौघे जण आता उद्या ऍडमिशन झाल्यावर कनई परवा दिवशी पाहिजे तर सकाळचं जायचं आणि ते सकाळी जायचं आणि तो काय कॉम्प्युटर त्यावर कोण जास्त बसत नाही सोड मग चौघी जण करून कंप्लीट करूनच यायचं
सकाळी
हा
आणि ऍडमिशन ला कधी जातीस
परवा दिवशीील ग उद्या ऍडमिशन करून यायचं
हम् हम
जायचं
चालते का
मग त्याच्यानंतर बघायच एक्झाम कधी असते त्या दिवशी मग जेेतरी पण रोज जायचं सगडं प्रॅक्टिस साठी
तिथं ऍडमिशन करायला गेल्यावर त्यां मला विचारत पोरी काय म्हणताय बघा
हम्म विचारते ग एवढा का वाजायला लागलाय ग काय करायलास
भाकरी ठेवल्या ग
बाई तुझी छत्री
बाळात घातलेलो
हम्म हम्म
छत्री घेऊन झालं महिना आणि आत्ता पाऊस पडालाय
तू छत्री घेतलीस म्हणून तो पडायचा बंद झाला
होय बघकी
तुझी छत्री भिजूूनये म्हणून तो बंद झाला बाळ पडायचा
हम्म
फिर क्या
मी जाईल तिथेच का नाय भांडे वाजवतच येत्या
लय आवाज याला बय आज तुझा
बघकी हम्म जा तिकडे नाही मी काय ठेवत
आई ग बोल बाई काय आणि काही तरा का बोल विषयकाढ
काय विषयकाडु आत्ता कुठला
अ बघ कुठला काढतेस
तर झालं की सगळ विषय संपलं
संपलं
थँक्यू बाई पैसे निघाला
आई कुठे आता आहे लाईट आली मोटर गेलं लाईट आली तर पण मोटर सुरू झाला तर म बंद करत पाणी पडता ना इकडे जाऊन येतो दा दारा लाग कुलूपटा आजा गेलो तर नसता कढी लावा हा हा आय होय जा संडासला आलेय तर काय करील ती ओह् शी ऐकले
असुदे ग
ए फोन लावग परत लागला तर
हा बघतो हम्म ऐक काय म्हणाल तुग आता अम काय तरी सांगणार होतो बघ हा तरी पण आता
त्या फोन वर सांग की बाई सुरुवात कर आता संपत आलाय हे आणि
असुदे विषय काढूया
नको आता संपते बघ अर्धवटच होते लगेच लावू फोन
हा बघतो गी लावतो थांब लागतोय काय बघ लावतो की घ नाही लागते काय बघ उचाल मग
हम्म